हे धर काकाचा फोन आलाय हॅलो, तुझ्याकडे कस हाय? हॅलो. जा तू. ये नाही बाई जा. असुदे जा. हॅलो. हा बोल की. काय कराल्यास? काय नाही बघ बसलोय निवांत. काय करत बसल्यास? तुझ झाला? झाला बाई केल्या वर्षान. केवढ्या केल्या असत्या ग, सगळ झाला कंप्लीट?
सगळ कम्प्लीट झालं. फक्त इमेज इन्सर्ट करायच राहिल्या.
हा हा हा. मग तू काढलेलं असं इमेजिंग सर्च करणार आहे काय? गुगल. हा हा हा. चालतेय की मग, मी पण तसच ऑनलाईन काहीतरी बघणारे.
बघ की बाई ते आपला कॅमेरा ब्लर होतय ग.
हम्म, त्याला एडिट करायला पाहिजे.
हा, अस होत
आणि काय? काय नाही निवांत.
हम्म.
कॉलेजमध्ये काय झालं आज?
आज लेक्चर झालेत दोन.
हम्म.
तर गणपती आसतेन का नाही मोठ्यांन?
गणपती, असते की आमच्या मंदिरात.
हम्म हम्म हम्म.
बारका असत्यात का असं? मोठा असतय. यावेळी तर चाळीस वर्षाचाय. म्हणजे, चाळीस वर्ष झाली ना आता, म्हणून हाय.
हा हा ह.
मोठ्या ना.
म आमच्या इथं काय मोठ्या नसते बाबा.
होय. तुमची सिटी हाय. आमचं गाव हाय. तर आमच्या गावात मला लई चांगलं वाटते.
हा ह.
ह
आणि काय म?
काय ते मु
तोंड बंद करा की बोलायलो नाग आम्ही.
बघ की कसं करतेत. शाहणी नाहीत ग. आपल्या इथली पोर शहाणी नाही ती. मंद जाताय.
नाही तरी काय.
काय नाही. अग क्लासरूम ओपन झाल त अभ्यास कर म्हना. व्हय.
हम्म हम्म. आणि काय म? तुम्हि गणपतीत येताय का नाही इचलकरंजी ला.
येतोय कि मावशी सोबत. मावशीकडे येतो. विसर्जनाला येत नाही. आमचा मंडळाचा असतोय ना विसर्जन. हा हा. मग येत नाही त.
बकी उगच प्रोजेक्ट दुसऱ्याला प्रोजेक्ट दुसऱ्याला द्यायचा आणि आपण हसत बसायचं अस होय.
बग की बाई आणि काढीचा काही अभ्यास करत नाहीत पेपर वेळी कॉप्या का त्या
हा पेन्सिलन लिहून घेत्यात काव खायचं,
कॉपी पकडल्यावर आणि जायचं. घरात काय सांगायचं नाही.
ते टेन्शन घेऊन बसायचं डोकं नसल्याल्या पण,
काय मागन कोल्हापूरला बोलली की तिथं जायचं हेलपाटच मारत बसत्यात. त्यापेक्षा अभ्यास करायचा तेन असल काय सुचत नाही त्यांना,
नाहीतर काय आता हासत बसायचं आणि तवा कॉपी करत बसायचं.
हय तेच चालू आहे त्यांच आता. आज लास्ट वर्ष आहे तरी पण काय बडबडाय येईना.
हम्म बडबड बेत दुसरं आणि नवरात्र
नवरात्र होय खंड्या तेन की, जातोय की जातोय आमच्या हिथ मोठठ्या आसत्यात सगळी जण भरलेल अस तय मुलं मुली.
हा हा हा हा हा. सगळी आलेली अस, रोज जात्यास मग? होय हा हा हा बर बडबडायच, कोण दोन आहेत? आमची गल्लीतली पोरं हा हा ह. सगळीजण मिळून जाणार हाय गणपती आण होय.
हा
ऐत्यात काय
आणि काय?
काय नाही.
हम्म
काल गेलतीस काय नाहीस वाडीला? नाही ग गेलो पाणी आलंय नाही घरातली गेलतीत इकडं आलत नव.
कशाला आलतीस मग?
बरं वाडीत काय वाडीत काय जायचय. बग की हिथ दोन मोठी माणस बडबड्या बारकिन शांत रहायचं कणी. नाहीतर काय, उगंचच बडबडत बसायचं फालतु.
बर
हम्म
आणि काय?
काय नाही, किती मिनट
अजून आत्ता पाच मिनिट झाल्यात अजून बारा मिनिट सात मिनिट बोलाय पाहिजे. आणि काय मग?
काय नाही, का?
हां. मग काय बोलायचं? हां. बरं तू फूड जाऊन काय करणार आहिस?
बघ कि एम के, एम बी ए ला ऍडमिशन घ्यायच म्हणालोय.
पुस्तकं अगं एम बी ए करायच पाहिजे असं म्हणालोय मी. मी या वर्षी दुसऱ्यातनं काही तर करणार, एम बी ए मधलं दुसरं काही तर करणार. एम बी ए करणार, फायनान्स करणार हाय, फायनान्स करणार तू फायनान्स करणारं आहेस?
फायनान्स मध्ये काय असतंय नेमक?
तिलाच माहीत बाई, त्यांचं बँकेच काय काय असतय.
होय, मग बघाय पाहिजे.
शर्ट वर जायचं ग.
मग इकड पण बोलायचं नाही इकडे पण बोलायच नाही शांत बसायचं.
बग की इथं येऊन बडबडत बसत्यात आपल.
गप्प दुसरं बोल आता बासं.
आणि काय मगं?
काय नाही, तुझ काम मंडळातच असायचं ना?, कायम मंडळात कश्या मंडळात कशाला जाऊ ग? अगं गणपती जवळ येतात हां गण पतीच्या वेळी असतोय फक्त.
हां. आम्ही ते नवरात्रच्या वेळी पण असायचो बाई, कडाकण्या तेन गोळा करून ठेवत होतो. सगळ येतेल, परत तेल तेन
हां ते भरतोय डब्बा.
बाई आमच्या इथ तर काय म्हणजे तो चौक असल्यामुळे मिळतय जास्त तिथं. आणि साड्या तर ढीग येत्यात बाई.
होय आमच्या गल्लीतल्या अस घेतात सोडं असं कोण देत नाही.
हा आमचं इथ घ म्हणजेचं बाहीरनं पण म्हणजेचं असं लई जण येणारे असं पूजेला, आरतीला तेन. आणि साड्या एक जण प्रत्येक जण आणून दिलेल्या असतात ते नेसवत्यात ते आणि पुन्हा ते विक त्यात बाई कोण पण घेतयं विकत
ती आधीच अह म्हणजे याच्या आधीच ठरवत्यात.
आमच्या इथ म्हणजे ज्या आलेल्या असतात त्या ठेवत नाहीत गं विकून टाकत्यात. असाय आणि मग त्यातनच काही तर त्या देवीला असं कायतरी, कायतरी करत असतात कायम आता चांदीचे हात पण केल्यात बघ.
अन जरवर्षी म हे मूर्ती बदलते ना मग त्यामुळं आमचं काय हे करत नाय येवढं
ते आमचं इथ पहिलं पंचवीस वर्ष झालतं मग त्यानंतर काय तर जरा धक्का लागल्याला वा- टल मग दो आणि आता नवीन करून आणल्यात मागच्याच्या मागच्या वर्षी काय ते
हां आमचं पहिला तीन वर्ष एकच घेतलीत म आता बदलाल्यात.
अं आमच्या इथं लय पूर्वीपासून हाय गं.
हां हां हां. आणि अं दौड पण असत्या रोज.
हां होय होयच आमच्या इथून असतय खर आम्ही काय जायीत नाही सोडं. खरं आमच्यात जास्त करून पोरचं जात्यात
कॉलेजला आल्यापासन मी जात नायी.
हां हां हां. आमच्या इथ पण चांगला असत्यात शिवजयंतीला तर मिरवणुका तर एकापेक्षा एक असतात, छान असतात. इचलकरंजीत बघायला आणि साउंड सिटी तर एक नंबर हाय इचलकरंजीतली.
होय माहीताय तुम्ही गण पतीला अंग विसर्जनला आमच्यात पण मंडळाचा गणप पती विसर्जन करतात नां
अरे तिथं पण म्हणजे ते ते बघायचं आता जे कणी म्हणजे शाहु पुत्यळ्यापासन रांग असत्या ते पूर्ण नदीपर्यंत असं एक
व्हय माहितेय मावशीचं घर नदी पासनच हाय तिथून जवळचहाय.
हा मग येत जा कि तिथं तिथं तिथं काय सगळ शांत मिरवणूक होत्यात सोड. आमच्या इथं गांधी पुतळयापर्यंत तिथं खालती झेंडा चौका पर्यंत वाजतय जास्त.
हां हां मग तुमच्यात येतो.
हां. आम्ही जेवाणतेन असं बाहेरच त्यावेळी त्या बाहेरचच खात असतोय. भारी वाटतय एकदम त्यो दिवस.
ज्यो महाप्रसाद, आं महाप्रद लय आवडत मला. हुं मी सगळीकडं महाप्रसादला जातोय. हां हां.
आणि काय मग?
काय नाही.
हुं.
सगळ्या कुठल्या महाप्रसादनां नाव ठेवायची नसतयं वैशी.
ये आम्ही नाव ठेवत नाही बाई कधी आम्ही सगळीकड जातोय प्रसादाला.
हं.
मी तर न लाजता बघ मग मी कुठंच लाजत नयी. प्रसादाच्या बाबतीत आमच्या इथं नगरपालिकेत असते किंवा आमच्या आसपास कुठे पण असुदे जातोय बिंंदास आणि कोणना कोण तर वळकीच असतयच फुकट मध्ये निम्म्यात आन अर्ध्या वळी ते देतात ताट.
हां माहीतेय ते
त्याला मी काय लय हे करत
काय नाही.
हम्म.
हम्म त्याला दगड लाव असला तर तीथ कुठं.
दगड नाही ह्याला काहीतरी अस हे करायचं हाय.
जॉईंट करायचं.
हॅलो!
बसलं ते. काय ग.
अग ते दरवाजे लावा तर ते आपटला दरवाजा. म्हणून ते त्याला अडकून आलेय.
हे किती झाले? दिसना.
आणि काय मग?
किती झालं ग?
दहा मिनटं चव्वेचाळीस सेकंड झालेत अजून दोन तीन मिनिटं बोल.
हां हां हां.
तु लॅपटॉप कुठन घेतलास ग? हा हा चांगलाय खरं तुझा लॅपटॉप.
हाय हाय तुझा?
हाय बाय कोल्हापुरातन घेतलेलो. ते वर्ल्ड कॉम्प्युटरय माहितय काय? तिथन घेतलेलो कोल्हापुरातन. दादा आणायला गेलता सोड.
हां हां.
अरे आपण तवा मॅगी खायाय गेलतो माहितीय काय?
मॅगी खायाय गेलतो बघ धुम्हाळांच्या घरी? हा त्याच दिवशी त्या दुसऱ्या दिवशी लॅ पटॉप घेऊन आलेत बघ.
होय.
हां.
मला आठवलंच नाही ग.
हां हां हां.
हम्म.
आणि काय मग?
काय नाही निवांत, प्रोजेक्टच आता उद्या दाखवणारयत तू पण सांगणार आहेस का? बर.
माणस सुंदर बाई आत्ता ची मोबाईल बघत्या.